हो अगं फोन उचलायला एवढा का वेळ लावलीस
का म्हणून मी ठेवलो फोन हॅलो बोल की.
हा हा अगं माझ्याकंडन कट झाल्यावर मग मी केलो हा. तेच मे मोहरमचा सांगाल तु ग आमच्या इथं का नाही काल रात्री मोहरमला अस तरल रात्र म्हणूनचत्या आणि तवा अस सगळी. तिकड जिचं तिचं पीर बसतात की नाही तिथं असं वि तू सगळ जाळ्याला विस्तो असतो त असं खाली ह. तर त्यात आणि त्याच्यावर न सगळी ती लोक देवाच हम्म! देवाचं नाव घेत घेत चालतात ते बघायला जातोय आम्ही सगळी. लय भीती वाटत्या तेनी असं जोर
ते सगळी जण व्हिडिओ लावलेली तेच बघतील.
हम्म! ते आमच्या इथे असते ते सगळी जोर जोरात ओरडत असतेत लय भीती वाटत असते. काळे कपडे घालून.
गेले ना मग काल बघाय ना तुम्ही.
ब दरवर्षी जातोय.
कुठं असतं इ तेे्ी आमच्या इथे पण असतंय पण मी कधी गेलो नाही तिकडं
मी जातोय या वर्षी गेलो नाही आम्ही म्हणजे मी तर गेलो नाही. बाबा गा बाहेर गेलते ना
हा होय.
बाबा नाही यायला जराला वेळ
मग गेलाच नाहीय होय मावशी शिव्या म्हनायला नको बघती काय टास्क वरच आहे काय
होय अजून नाही म मला काढून टाकलेलं ना मी आता चालू के
हा तिला काढून टाकलेलं नवीन आणि परत. काय बर काल सांगितलीस ती तुम्हाला. हा काल तू सांगितलीच की. हम्म आता तेवढं ड्रेसच पैसे मिळवले तिनं
हो तुला पण होतील की हो त्यांचा मातस काय नसते कटबीट होत नाही.
आपण व्यवस्थित टास्क पूर्ण केल्यावर मिळणार नाही.
व्यवस्थितच करायलोय कि मग
अगं तरी पण माझं. काय व्हायला लागलं एक एक फोन मधीच कटवायला लागल्या चार, दोन, तीन मिनिटं झाल्यावर मग तेच काय होत नाही.
जे जेवढा सेकंड बोललेस तेवढं येते ग मग. ते काय कर माहि काय ग्रुप वर सांग असं असं झालंय मॅडम आता कोणत म्हणलेय बघ. तू पण त्याला अस रिप्लाय दे की होय मॅडम माझं पण आपोआप दोन तीन मिनटानंतर कॉलकट होत आहे ऑटोमॅटिक
फोन इकड माझ्याकडे सुरू राहतोय आणि तुझा आवाजच मला येत नाही असं पण झालंय.
मग ते सगळं सांगायचं ग्रुप वर असं असं व्हायलय म्हणून
हम्म हम्म सांगूया सांगूया आणि ते चालते वय कोण पण केलं तर चालते वय मेसेज त्याला
होय चालते कि
हम्म
तस काय म्हणजे कार्य तू कार्याचेच मेंबर आहेस ना
हम्म त्यामुळे चालते
हा चालते
मग
बाकी
आणि काय चालय तुझं
काय नाही बघ ते सारथ मो लॅपटॉप घेऊन बसलाय आणि दिवसभर असं झोपून माझा लॅपटॉप बघत असतोय
हम्म अभ्यास कर मनव जरा काय तर
तर तर मग त्याला का त त्याला अभ्यासकर म्हटलं की काय अभ्यास करू काय नाही अजून ते काय आताच जातोय सकाळी बाकी सगळा दिवसभर घरातच की
हा मग ती तिथं शिकून आलेली इथ तर प्रॅक्टिस करत असेल बहुतीक
हा युट्यूब त्यांनी बघत बसतोय
युट्यूब बघत बसते मला वाटलं काय वर्ड एक्सेल शिकवलेलं सगळं इथे येऊन प्रॅक्टिस करत ते वाटतं
एवढा एवढा गुणाचा नाही
हम्म आसानी आहेय वय करा तेवढंच जरा प्रॅक्टिस करायचं म्हणजे आपल्याला पण थोडं फार समजतेय ना
आम्हाला शिकवते आता हे जगा वापर होते काय हे कशाला लागते अस
आता तो यायला जाणारा माणूस आहे ना त्यामुळे तो आपल्याला
त्याला हे सगळं फालतू वाटायलय ना त्याला ते खरं हेच सगळं पुढं असतय
बॅकला सगळे हे कारभार केल्याशिवाय हम् सकाळी
त्याशिय काळात त दुसरी सांगणारी खुळीच वाटत
आता प्रोग्रॅमिंग शिकायला लागल्यावर कळत मग काय असते काय नाही ते हम्म हे सगळं हे या क्युरी त्या निगरी ना काय बदल माझ्यासारखं
मला पण आता बदलायची इच्छा आहे खरं बदलू शकत नाही
हम्म मग तुझा आणि कुठं बघितलीस का नाही ते ह्याच्यावरती प्रोफाईल आहे ना
अग ते तेच की सगळं हाय खरं बघ मी बघतोय की ते पुण्याचे ते लोकेशन्स आहेत काय खरं सगळे आण पेडच बिना पैशाच मग पुण्यात कसं परवडल मग काय करायचं कॉलेज हा कॉलेज चालू झाल्यावर मी तिकड गेलो तर मग काय मी कॉलेज साठी पण तिथं राहणारच असतोय ना मग ते त्या राहण्यातच तिकड बिन पैशाच गेल तर चालते ग पण आता कॉलेज पण नाही आणि मी स्वतःचच पैसे घालून तिकडे जायला पाहिजे
हम्म पण मग बी ह्याच्यावरती तुला मिळत नाही जॉब जॉब बघत बघितली नाहीस मग बी ह्याच्यावर बी सी ए वरती
अगं इंटर्नशिपशिवाय जॉब्स नाही आहेत.
आसा न्याय आहे वय. इंटर्नशिप बघायला पाहिजे मी पण मग मी बघतो नक नोकरी व किंवा ह्याच्यावर मला काय मिळालं तर पाठवत. प्रेशरला असं घेत नाही का इंटर्नशिप लागतच.
इंटर्नशिप लागते जरा तर एक्सपिरियन्स लागतोय प्रेशरस कोण घेईना झालाय आजकाल. आणि त्या आता इंजिनिअरिंग सोडून आम्हाला कसायला कोण घेईल बी सी ए वाल्यांना.
उलट तुम्हाला घेतात इंजिनिअरिंग वाल्यांच्या पेक्षा इंजिनिअरिंग वाल्यांचा वाईट दिवस चालू आहेत. सध्या अग ती माझ ज्या आत्याच्या मुलगीची म आत्याचे म ना आतिक होती ती होती तिला बी सी ए वरती जि कसेस लागितलेलं क
तव्हागर चांगले दिवस होतील का आताय रिसेप्शन चालू आहे. कवा्हा लागल्या त कोरोनात प लागल्या अस
ह ते आधी एकदम आधी मी डिप्लोमाला होतो त्या वेळेला लागलेली.
मग कव्हाचं सांगाला असत काय तू बारावी पण केेली आणि तुला कोडिंग घेत तु तरी घेतली.
हा त्या वेळेला घेत होते आता कोण घेत नाही आता प्रॉब्लेम आहेत सगळीकडे
फाय जी एक्सपिरियन्स पाहिजे एवढाच पगार देणार पहिला सहामाहिने पगारच देणार
होय तसच सांगतत आता आमची काय अवस्था वेगळी आहे तीच आहे की. एक्सपिरियन्स आता एक दीड वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तरी पण म्हणत तुम्हाला एक्सपिरियन्स नाही. स्टार्टिंग पेमेंट कमी देणार एक एक जण घेतच नाही अस पण
म्हणजे तेच तू अगोदर मी तर आम्हाला देणारच नाही आम्हाला सहा महिने देणारच नाही म्हणत आणि सहा महिने खूप अठरा बनजून आ्हाला सातव्या मेनत काढली तर काय करायची
आणि ते पण होय मग काय उपयोग आहे त्याचानी. काहीतरी गॅरंटी द्यायला पाहिजे नाही की असा असे पा पुढं ठेऊून येणार म्हणून
घ ते आमय ग साहा महिने. ठेवायचं तूला काढून टाकायचं मग मला साम घ्यायचं मला काढ हम्म ते त्याने आता पोरं काय असू दे्या सातव्या महिन्यात तर घेतील म्हणून जात
व अपेक्षा ठेऊन जातात आणि त्यानंतर विश्वासघात करतात आपला मग काय उपयोग तेचा. ती संजना पण आयटी मध्येच आहे नव्हे.
होय.
तीग.
तिच्यासोबत काय जास्त बोलण चाललं नाही ख
ऋतूच ऋतूज ऋतू लाव. तुझ ओळ काय की ऋतूला जरदीला विचारायला सांग की ऋतूचा आहे ऋतूच तिच्या बरोबर जरा बोलणार अगं ऋतू बरोबर बोलत्या ऋतूला विचारायला ऋ जरा आहे ओळख तीला. कारण ऋतू तिथं राहिल्या ना कारखान्यात त्यावे त्यांच जरा बोलण. साक्षीला पण सांगितलीस तर चालते सोड.
साक्षी कंड जरा फास्ट काम गेल.
हा साक्षीला सांग मग साक्षीच्याकडनं होईल जरा फास्ट काम
तर ती विचारल काय.
विचारते त विचाराना तर ती काम करत्या साक्षी काम करत्या बघूवी
ती कुठल्या कंपनीत आहे हे पण माहिती ग
अगं मुंबईला हाय ती कुठं तर विचारायचं
मुंबईला नाही पुण्यात हाय ती नोकरीला मुंबईला नवरा असतोय तिचा
असं आहे काय. मग विचारून बघायचं काय
हो
आणि कोणाला तर बघू काय माहिती काय सगळेजण एकच कारण सांगत्यात आता सध्या काही व्हॅकन्सी नाही आहेत एक्सपिरियन्सड हवे
हो तेच
कोण विचारणार त्यांना गूप खूप खूप एटिट्यूड वाली माणसं आहेत की
हो आणि काय एक विचारलं तर काय आणि त्यांच्यामुळे का नाय
हा आमच्याकडें आलेली की एकदा मग मी इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणल काय म्हणलं आमच्या पत्तू पण इलेक्ट टिकल इंजिनिअरच आहे ती, नको काही क्लासेस केलेत? तुला सांगतो म्हणल्या काय काय गायब न गायब ते गायबच तिथं खुळ्यात काढून गेली तेवढच. त्यांची तीन नंबरची मुलगी ग ती विजया
हा हा.
विजया आणि विजया दिविजया
समजल की नाय छोटीच काय
हम्म ठीकय सांग हा हा म्हणल आणि दिलं सोडून. म काय
तुला सांगितलं नाही तर
नाय सांगितल. सांगत नाही ग कोण कोणाला सांगत नसते इथ घरची सांगत नाहीत आणि बाहेरच्याच्याकडनं काय ऐकशील स्टेशन के वाय सी. हा
केेव बरोबर आहेस
मामा मला परवा म्हणले भक्तीला सांगतो मी त्या त्यांचा जो मित्र आहे तो पोलंडला आहे म्हण मी म्हणल आता बोल ते तू स्वित्झर्लंड ला नाही पोलंडला हाय. सांगितलय की नंतर बघून त्याला विचारले त्याच पण नाव ज्ञानेश्वर पाटीलच आहे तो ह्याला हाय पोलंड ला आहे म्हणा आता सध्या मग मला म्हणले जाणार काय पोलंडला असं म्हणले भक्ती मी म्हटलं विचारा कि
म जातो बाई कुठं पण जातो नोकरी पायी
पोलंड, स्वित्झर्लंड कुठं असत जातो म्हण उद्या काय मला तेवढंच सांगितले बाई तो पोलंडला हाय भक्ती जाईल काय असं म्हणले मी म्हटलं विचारून बघा तुम्ही मग म्हणले बरोबर म्हणले आणि काय तिथूनस कि ते विषय बदलला ते बदललाच
असला विषय लगेच बदलत आपल्यात तर त्यांनी
कोण मदत करत नाही म आता मला विचारत पण नाही तुला जॉब पाहिजेय काय हाय का कुठं बघू का काही नाही
मला पण विचारत नाही मीच सगळ्यांंच्या मागं लागतोय
अग मी लागून लागून बसलोय आता तर मला असं वाटायला लागलं मी लई गरजु आहे मी असा हात म्हणून मी सरळ आ आता अभ्यास करायला चालू केलंय अभ्यास करते एक्झाम द्यायच काय होईल ती व आणि आपला आपण शोधत राहायचं कुठ मीळालं तर मी आलं
हो
सांगितलंय मी पण बा बाहेरच्याना सांगितलेलं परवडतेय घरच्यांना सांगण्यापेक्षा
बाहेरच्या बाहेरच्यांच्यापेक्षा पण तेव्हा ऑनलाईन वेबसाईट नसते त्याच्यावर बघितल्याण हो ते
मग मी तसच शोधत असते मी रोज एक तास वाया घालवते त्याच्यावरती कशावर तर बघायचं कुठे व्हॅकन्सी आहेत का कुठं आहेत या सगळं चेक करत राहायचं कुठे मिळेल तिथं मिळेल प्रयत्न करत राहायचं काय होईल बघतो घे मी मला सापड मी शोध श होत ना मला काय सापडलं तर तुला पाठवतोच
हा का
बारा मिनिटं झालेली आहेत आवाज आवाज कटवाय लागलाय
आता ठेवू काय आहे आता करणार आहेस का परत नंतर कर